नाही बिचारे आता जुन्याला केल्यात,
हो तो कालला जस असतय नाही ज
काहीतरी ते मलाच वाटते सर्वरे अशी सुरुवाती सुरवातीला डाऊन,
काय जण,
अग आपण तरी एकामेकी लावून ऍडजस्ट करून राहिल त्या बाहेरच्या अजूनही लक्षात नाही आलं. ते जईचा व्हॉट्सअप ला नंबर दिस जईलाच कॉल!
हो काय, कोणाला लावला तर चालते तो आपल्या ग्रुपमधले?
हा ते कार्या अप मध्ये पाहिजे पण बाई आपल्यापेक्षा बाहेर लय हुशार असतात बाई मनीषा.
हा,
बाताच बायच्या म्हणजे! इकडे तिकडे नंबर लावून हे करतो आपण तर दोघी तरी एकामेकी जळ हिंडलो कदलो.
हा त्याचे ते मोबाईलत ना त्याच्या जवळ पहिल्यापासून,
हा आपल्या जवळ असले त आपल्या लेखरासनी दिसू दे.
कारण कि या फोनाची ती अपस्थित आलाय ना फोन आणि फ्रेंड,
हा फोन आणि फ्रेंड असाय ते.
काय ते म्हणून ते फोनाविषयी समजा फोनाचीच माहिती लगे. फ्रेंड अ समजा अस हाय ते,
असं आहे ते मग अशी मी लखनच्या घरी गेली ती माझ होती त्याची इकडे,
हा,
त्या लखनच्या लक्ष्मी मी ना म्हटलं, म्हटल मी न का ओ धून केलं नाही का? ती म्हणे, मी पोहिले नंबर दीलता म्हणे
हा.
किती शेकंद झाले ते याच्यात दिसते का?
नाही बोल तर चालते.
मंग मने पहिला नंबर दिला होता मणे ना त नंबर बदलला म्हणे, आ बाई तर ते म्हणे अपडेट कि काही कराव लागतील ना.
तेलास नाही ना तरी, आपले त्यात तोच नंबर पाहिजे.
हा मग तशी नाही म्हणे ते. त्या म्हणे कोणतं डेट कराय लागते म्हणे ना, आधार लिंग सागलं पाहि तीन.
हो काय.
हो मग ते शीतल ताई तशीच अशील मला वाटते.
कार ॲप, का र ॲप बदल तुला काय वाट ते तुम्हाला चांगली हाय की काय हाय?
मस्त ऍप हाय ते. चांगली ऍप हाय.
हो कार्य अँप पासून आपल्याले लाभ झाला.
हां.
हुं. काही हा माहिती भेटू राहिली.
आसं हाय ती.
अर्चना लावून पाहिती मग एक दोन वेळा
लावून पायतन तिथे
आता उठली शिन दहा वाजले ना?
हो.
आता कितीवा कॉल होती तोवा?
हॅलो.